हॅलो हा आता येतोय बघा रात्री उचलल्यात जात नव्हत होतो कॉल
कस काय घराकडे मग आता तिथं दा तिला रात्री कॉल आला शून्य दाखवलं काही नाही दाखवलं
हा मग की त्याच्या करू नका कॉल आता ते लगेच सबमिट होऊन जातं
रात्री दोन दोन केलेते मी आई ना
हा तीन केलते तीन
मग आता किती करणं आहे
दोन आपण दोन कॉल वर आपण बोललो तीन कॉल अशीच गेली
मग आता ते पण मग तीन करावच लागेल ना
हा
ते एक शून्याचा धरल्या
मग धरतात ते
धरत्या का
हम्म
मग आता दोन राहिले तीन राहिले मग
तीन राहिले तीन
हाव का ह काय करू राहिले
आव वाडा तोडत होती तू मल्ली मल्ली कमी मालमस्त काढायचाय म्हणून
हा हा
आमच्या खुड्या आधी मोगाचा तोडती मेला आता वडा तोडा बी अन् ताई संग बोला बी
हा हहह आकाच फोनवर नाही वाटत ती
नाही अक्काच्या फोनवर नाही त्यांच्या फोनवर ऍप ओपन होत नव्हती ना तर दादूज पप्पाच्या फोनवर ओपन करेल त्यांची नावाची ऍप
हव का दादूचे पप्पा घरी येत मग आता
नाही आता ग्रामपंचायतला
हो का म्हणलं जयाचा मग तिच्या नवरे च्या फोनवर असं ते
हा ति गोविंद च्या फोनवरही
मला ते गरी असच
नाही घरी नसन
जास्त दिसत हा सेपरेट फोन परत आण तुमच्या जवळ सेपरेट आहे तुम्हाला दिलय तू कधी बोलतो असे ना
हा तिच्या जवळ होता तिचा पण तिन नंतर घेतला ना
हा नंतर घेतला
हा त्याच्यामुळं
हा गहू टाकले का होव का
आमचे हे बुधवारी इन पावट आला
आ
आज आज तीन दिवस झाले माझ्या गावाला
बुधवारी, शुक्रवारी समजा शुक्रवारी येतील ते कारायला मग.
हां, मगं माझी पाळी होती हो पुढं
मंग आता?
मग त्याचानं करून टाकले ना, आधीस टाकले ना.
अ मंग तवर येणार नहो का?
येते की, नाही येत माझ्या पाळीचे दोन भरोशे राहत्या.
हो का? झाले बाई कालच, मी काय म्हणल ते मी अक्काबाई जवळ येलं ये.
हम्म,
कालच झाले आता, आज दुसरा दिवशे लैई
बरं, मगं मोकळं होतं ना रे बा माणूस कामाला बी.
हो ना मोकळं होतं म तेच नी
हम्म,
चचा म त्याच्या त्या बा घेतली अस किल्लत करतच बरी
हा मी म्हटली अक्काला आम्हाला पुढच्या हप्त्यात लागल म्हणून, आता नाही लागतं ह्या हप्त्यात अजून.
तुम्हाला काय चिप्साचे लागु राहिले, का कशे लागु राहिले?
दोन्ही बी.
हाव का?
दहा किलोत चिप्स कितीक होता ताई?
लैई होईल. दहा किलो चे पुरंत नही मला तीश एक किलोची चिप्स करनं ये, आणि वीस एक किलोचा कुरडया करीण. दहा रुपये किलो बटाटे जाऊ राहिले. अन् जाऊदे तिकडेच पण आठ क्विंटलच करू म्हटला दवदव लागंत आम्हाला पोरं, सोरं सोमवारं शनिवारं अ धरत्या त.
मंग लागतच बाई आपण म्हणतो त, एक टपभर नही भरलं ते वाळून चिळून.
आं,
आम्ही केलेले ना टपभर पण नाही भरलं ते, असं म्हणती मी दहा किलोचेच.
अक्का नं पंधरा किलो क वीस किलो आणले होते बटाटे?
आओ वीस किलो आणले, मग मी काय केलं सहा, सात किलोचे ना पळी पापड केले, सात किलो बटाटे घेऊन.
पळी पापड नाही चकल्या बनवल्या, पण त्या वाळून चिळून येवश् एवढ्याशा दिसु राहिल्या मन ही नाही भरत ना, डबा बी नही भरला.
हा,
मगं उपास तर आहेच ना मगं लागनच हाये की मी एक म्हणलं आयखिन एखानंदा हप्ता करू दोन्ही बी.
हा जमतंन मंग.
हा त्याच्यानं म्हणलं तुम्हाला नाही अजून चार मिनटं झाले आत्ताशी.
हा,
हम्म,
बलाव बरं आता त्या तुमच्या पूज्याकडे बी घे फोन हे असं?
हा.
हम्म, तीचा नंबर नाही माझ्याकडं तुम्ही घ्या. रोज घेतल्या जाई ना आता तू आपण दररोजच्या आपली भेटी गाठी जरा ते म्हणून बोलले तर जाते गप नाते असं एक समजा नवीन नवीन सगळं काय तरीच झालय हा ति संग काय मला एवढं समजा तुमच्या संग आमच्या पूजा संग. बोलले द आता कवरं बोलत माणूस तेस काही नाही.
मग तिला तुमच्या पूजाला म्हणा ना रिचार्ज टाकायचं म्हणून त्या फोन मध्ये मग बोलल्या जाईन. तीच पण होईल तुमचं होईल.
जयाला बोलले असं जयाचंही काही नाही आरूणा ताईला बोलले आरूणा ताईच विचारल आपली नंदाबाई बी आपल्या आपल्यात पण चार पाच बाया होऊन जातो त्यादिवशी आपल्या बायांची का साऱ्यायचे असत.
नाही नंदाबाईच्या फोन मध्ये नाही होते ना कॉल नाही उचलले जाते त्यांच्या ह्याच्यात.
का लागला नाही मग काॅल मग
काय माहिती. काही काही ना आहे ना तशी परीशानी.
हो का
उचलले नाही जात हे कॉल.
नंदबाईला नंदबाई चा उचलले जाते ना आपल्याला.
हा आपल्याला उचललं जाईन पण आता आपलं कॉल नाही उचलले जात त्यांना.
त्यामुळं त्यायला काही अडचण नाही ती आपलेच कॉलला अडचण आहे फक्त.
हा
अ ते बी तुमच्या खात्यावर करीले वाटतं तुमच्या आहे ना.
हाव
म्हणजे त्येचे पैसे तुमच्या खात्यावर येते समदा
हां
ह बरं मग
ताई कॉल कट करून पुन्हा लावा आता झाले पाच मिनिटं
बरं